हॅलो! काय करू राहली
कायी नायी बसलेय
या ना आमच्या घरी परसाद घ्यायला मग
येते ना
ये मग
तुमच्या इथं घासाची भाजी हाय का वो?
नायी ग घासाची भाजी नायीये, घासच टाकेल नायीये
बाजुला
नायी आमच्या बाजूला नाहीये तुला घासाची भाजी खाव वाटु राहीली का काय?
ते विचार
आ
बाई ला जत्राला आजच जायचं होतं, हे म्हणत्यात तिथ काय नांगर वाडायचाय का तिथं जाऊन
हा न तुला विचारलं होता ना त्यो विचारलं नायी का त्यांना?
काय?
तुला सांगितलं नव्ह नव्हत काम?
हा विचारलं होतं म्हटल त्याच बी सोलर येयलय
हा
ते म्हणे आजुक नायी सांगितलं, म्हणे येईन म्हणे एवढ्या दिवसात
हा म तेच, हा का?
हम्म
यादी पडती ग, नायी पण आमचं मालक आलतं आमचा मालक म्हणे का माणस भेटेना गेले मालक मग
हो का?
हा
आता आले ना भाऊ घरी
ते भाऊ नयी बाई, मालकय आम्हाला एक
हाव का?
हा का ग तुला भजन चांगला ऐकू येत होतं मी म्हणत होते तर
हां चांगल, येत होत ना, ऐकायला.
क, गुतत ते?
नहीं-नहीं चांगल, येत होत ऐकायला.
हां का, जमत क नही, आता माला बी हरीपाटात, उभं राह लागत, अजे
हाव, का?
हं, प्रॅक्टिस करते, मी एक येळ काय चालू य म आखिन, जेवण झालं का?
हां, जेवण झालं ना.
हां का?
तुम्ही काय, खाल्लं?
मी, शाबुदाना खाल्ला.
हां, उपास.
उपास ना, आज गुरुवार ये, रामनवमी ये.
हम्म.
तुल नही का, आज?
नाही- नाही, मी सोमवार
तू काय खल्लं?
शेवग्याच्या शेंगा, काळ्या.
हा का?
हा.
काळ्या, खाल्या का?
हा.
बर, तुला आवडते क, काळी भाजी?
हां, आवडती ना.
ते शेंगदाण्याचं पाणी, लावून नही चांगलं लागतं, त्यानी?
नही ना, त्या शेवग्याच्या शेंगा, चांगल्या नही लागत.
नई-नई, शेंगदाण्याचे पाणी लावून, आपलं मं आवरत नही ना, ग भाजे केरडीला.
तेच ना.
म
चालल होत, त्यांनल म्हनलं, जाउ आपण, ते म्हणता ते चांगल वाढत नहीं.
नांगरच वढायचा राहतो क, म्हना जत्राला जाऊन, त्यांनला अगं त्यांना काय वाटलं, माय खिशतले पैशे जाईन, खर्ची लागन, म्हणून ते म्हणत असल.
तीत काय, नांगर ओढतं जाऊन, मंग माला म्हणी उद्या जाउ म्हणी, उद्या कार्य क्रम आणि आज काय ये?
म्मे, तूच सांगितलंत ना, त्याच दिवशी
हम्म. पप्पा त घ्यायलाच, येत होते.
मग येऊन द्यायचं ना, पप्पाले त्योया, त्यांना कायतरी
ते म्हणे, काला बोलवती म्हणी, त्यांच रिकाम चक्कर, त्यांचं पण, काय गरबड चालू
अन, मंग उजून, माला जाऊन, नई देत म्हणा
तुला ने्लं त, बास ना, म्हण उद्या, मंग तू जर गेली, त मग मी नई, यायचं म उद्
मंग दोघ-दोघं न संगन, दोघं संगच येऊ.
नहीं-नहीं, मी थांबणार ये न, पंधरा दिवस.
अन, पंधरा दिवस काय ये, तो आता?
थांबायच आहे, मी कुठे गेले लवकर?
आता पापड विपड करायचे ना आता तिकडं कशाला काय जाती आता इकडं वाळवण करून घ्यायचं.
पापड करीन ना महिना भर येईन हाय दोन माय, लेकी करीन. पापड, खारवड्या टाकिन ते आपल्याला चकल्या झाल्या.
तु एकटी आहेस की? वडे अगं पण मग करून घ्यायच आता तू असली तर बर राहत.
चिप्स झाले.
आता एवढं तुला ऐकलीला खायचं हाय काय?
ते खारवड्या तर करायच नाही पापड बी पापड करायचे म्हटले बी उडदाचे.
बरं कर मग आता दमान, दमान आता जे होईल तेे आता कर. हम्म, चालन आ‌.
हा.